हॅलो.
हां बोल की.
हां काय कराल्तास रे?
काय नाय आत्ता जेऊन बसलोय बघ, तू?
हम्म तेच मी पण जेवलो आत्ता, अरे ते नाही अ फोन घ्यायचं जरा चाललं नवीन काय सजेशन आहे काय?
फोन होय?
काय म्हणजे कशात तुला अँड्रॉइड मध्ये बघालायस काय आयएसएस मध्ये?
शक्यतो मला आईएसएस पाहिजे आहे खरं इन बजेट पाहिजे आहे.
काय तरी बजेट काय आहे तुझा?
काय आबा बघायचं कसं काय काय, काय तेच आयफोनचं काय होणार बजेट जाणार ॲप अप्रॉक्सिमेटरी एक लाख
हां जर तुला प्लसमध्ये आणि प्रो मध्ये पाहिजे असेल तर मग एक प्लस जातयं. जर तुला नॉर्मल सिरीज पाहिजे असेल तर मग तुला मिळतंय साठ सत्तर पर्यंत. चांगला सिरीज मधला जस की फिफ्टीन सिक्सटीन सेव्हेंटिन पण मिळून जातंय तुला.
हम्म हम्म हम्म हम्म मी बघितलेला माझ्या मित्रानं घेतलाला सेव्हेंटीन तोच होता नव्वद हजारला.
होय काय? तेन काय प्लस घेतलेला काय?
नाही नुसता सेव्हेंटीन होता त्याचा.
हां कशासाठी पाहिजे तुला? फोन म्हणजे काय युजेस काय तुझ? गेमिंग साठी काय नॉर्मल युजसाठी पाहिजे तुला?
काय नॉर्मलच यूजसाठीच की आता, झालं आता वय गेलं गेम खेळायचा.
व्हिडिओ बीडीओ तेन साठी मग आयफोन सेव्हन्टीन घेऊ शकतोस तू चांगला आहे.
आणि अँड्रॉडमध्ये म्हणाय गेलं तर?
अँड्रॉइड मध्ये मग माप तुला चॉइसेस आहेत आयक्यू आलाय वन प्लस आहे.
ते गुगल पिक्सल पण आलाय नव्हे का कुठला?
होय गुगल पिक्सेल आलाय.
चांगला आहे का तो?
त्यो हाय सोड चांगला. पण मला तो पण चांगला आहे त्याचा पण काय विषय नाही. पण आयक्यू पण चांगला आहे बघ, आयक्यू मधला जर तुला सगळ्यात बोथ पाहिजे असेल तर गेमिंग आणि व्हिडिओ वगैरे आणि तुला टफ रफ पण वापरता येतोय तो फोन, माझा ऐक
माझा एक मित्राचं आहे हां हम्म हम्म हम्म हम्म
आपल्याला दोघांना पण कसं असं रफ आपण जास्त वापरणार
हम्म, हम, बरोबर.
माझा पण तसाच आहे आता, मी पण स्विच करायला बघायला लागलोय.
हम्म, हम्म, हम्म.
माझं पण मनात आहे ईस्टला स्विच व्हायचं, बघायचं आता.
हा. तु आता कुठला म्हणलास तू? आय क्यू
आय क्यू हा.
ह हां. तिची प्राईस काय जात्या?
आय क्यू प्राईज तुझ्या घेण्याच्या सिरीज वर आहे. मा निओ पासून चालूय तुझा, निओ नाईन एट. एथ, नाईन, टेन, इलेवन, ट्वेल थर्टी तरी अंदाजे तुझा चांगला जर पाहिजे असेल, तर बाबा पन्नास. प्लस जाते बघ. ् त्याला मग ट्वेल् मिळू शकते पन्नासमध्ये.
म चांगलय की. दादा ते नवीन पण होते.
व्हयं.
कॅमरा कॉलिटी आहे का त्याला?
एक नंबर आहे कॅमेरा क्वालिटी.
अरे ते वेळेनुसार कमी आहे ना मामा ते.
नाय नाय. त्याचं असं काय नाय. ते जरा न स्पेशल बिल्ड मध्ये आहे त्याचा खूप काय काय स्पेश फीचर्स होता. म्या मित्रा चा होता, म्या बघितला त्याचा.
असं काय.
त्याचा एक वर्ष झाला, त्याचा कॅमेरा क्वालिटी हाय तशी आहे ज्यानं, नवीन घेतलेली तशी सेम.
हा हा हा हा. ऐकू पण एकदा, मग जरा अस चौकशी करून याला पाहिजे.
तू चौकशी करून बघ की, तुमच्या एरियाच्या इथं.
मला ती शक्यतो आय फोनच घेनार आय, कारण आता ते सगळ्यांकडं आयफोन बघून त तेच घेस वाटतंय.
हा. ठीके, एकामेकाकडे बघून वाटतय सोडं.
आमचं कुणाकडे पण बघितली, तरी आयफोन आहे माझा.
ते होते सोडं.
आयफोन न
पण जर तू जास्त ट्रॅव्हल वगैरे करत असशील तर, तुला आयफोनची बॅटरीहेल्थ जरा तुला सारखा पावर बँक तेन घेऊन फिराय लागणार.
हा, ते एक सीन आहे सोड, आणि त्यात माझी सवय हाय हम्म त्यात माझी सवय हाय, चार्जिंग कमीच असते.
हा ते आहे सोड. मग तुला कॅरी कराव लागणार तुझा संग. पॉवर बँक, बाकी काय फोन कुठला पन घे चांगलाच असत्यात.
आय क्यू ले त्रास आहे हो तसा.
आय क्यू हाय, तुला जर नवीन काय तर ट्राय करायचं असला तर तू घेऊ शकतेस आय क्यू. आता तुला सगळी माहिती आहे, जरा घेणार आयुसच घेणार सगळी
अं, आयुषच सीन कॅमेरा चांगला असत्यात रे, त्यामुळे जरा भारी पडते. ते आहेच स़ोड. आणि परफॉर्मन्स त्यांचा, वेळ वेळ कमी येत नाही. दोन वर्षांनं जरी बघितलास, तरी तसाच असतोय.
ते पण आहे. पण त्यांचा आहे, बॅटरीला तर प्रॉब्लेमच येतोय, नंतर नंतर फास्ट बॅटरी ऊतराय लागल्या.
हा बॅटरी जराशी त्यांच हे होते अँड्रॉइड ला पण बऱ्यापैकी जरा होतय, माझ्या फोनला जरा व्हायलच
ते तुझा किती वर्ष झाला, कमीत कमी तीन चार वर्ष झाले असतील.
हम्म तेच, चार वर्ष झालीत की.
हम्म हम्, हुतय सोड. बाकी तुला किती जीबी, किती स्टोरेज,
काय भावा एकशे अठ्ठावीस पुर ना आता, दोनशे छपन पाहिेजे आता.
दोनशे छप्पन मनाय गेलास तर तुझंऽ. आयफोन मध्ये असं आहे की तुझं दहा हजार रुपये वाढत्यात, तू एक स्टोरेजऽ. पासून दूसर्या स्टोरेज ला शीफ्ट झालास तर, जरा एकशे आठाऽ. अठ्ठावीस पासून दोनशे छप्पनला गेलास तर दहा हजार वाढलं, दोनशे छप्पन पासनं पाचशे बारा गेला असताऽ. दहा हजार वाढलं, पाचशे बारा पासन वन टी बीला गेला अस तर दहा हजार वाढलं.
अरे प्रत्येक स्टोरेजला हे दहा हजार वाडवा ल्यात.
होय,
आई शपथ च काय.
ते एन्करेज होतेय.
बघाय पाहिजे बाबा.
आणि आयक्यूचं आपलं काय, दोनशे छप्पन्न स्टार्टिंग बरं पडतंय.
हम् हम् ह हम, जाऊन चौकशी तेन करून याय पाहिजे मग.
वय, प्रो मध्ये बघायलायस का नॉर्मल प्लस किंवा नॉर्मल सिरीज मध्ये.
मी, ते घेतला तर प्रोमध्येच घेणार आहे सोड बाबा. नॉर्मल तन काय शक्यतो नाय, प्रो मॅक्स नाही नुसता प्रो.
कालऽ. ते प्रोमॅक्स पण लय मोठा हुतय, हातात आपल्या जरा, खिशात बसायला प्रॉब्लेम हुतय.
हां तेच कि,, त्यामुळ प्रो बरं पडतोय, बरोबर मॉडेल साईडला येतय.
होय.
त्यामुळ प्रो मी तररा प्रेफर करणार.
ते आहे चड.
काय कळना मरता फोन घेऊ का नवीन लॅपटॉप घेऊ.
त्या ते.
लॅपटॉप का आहेत ना ते. ी जात ति पण जुना झाला पडली आता. वर्कलोड सगळळा लॅपटॉपवर आला बऱ्यापैकी स्विच होन फोनवरचा.
ते पण आहे सोडात आजकाल जरा जास्तच आपलं.
हा, त्यामुळे मग जरा वाटालय की लॅपटॉप पन झाला पाईजे.
माझं पण तेच झालंय, मी पण फोनच्या ऐवजी लॅपटॉप घेतला,
हां हां, मग फोन लाव परत, थांबलीस काय?
हा, वय फोनला म्हणून थांबलोय नाहीतर मी पण घेणार हूतो आहे आसच. पणधरा लॅपटॉप घेतला मी आयुषच्या जागे.
तेच मला पण. काय कळना झाली मग लॅपटॉप घ्यायचं म्हटलं तरी ते लॅपटॉपमध्ये पण भरपूर काय काय.
पण त्याच कसाय माहिय तू लॅपटॉप घेतला तर तुला नंतर आहेच घी वाटतेच बघ.
हा त पण सीन आहे मला.
तीस तुझं किती पण काय पण करतू.
आणि आयो जरी घेतलं तरी लॉकटॉप लागतो य मारत.
हा मग जर तू ऐज घेतलास तर तुला लॅपटॉपच मन राहते. तू कठलीही गोष्ट घेतला एक रिग्रेट होणारच आहे.
गाडी घेतं ते
गाडीच का नाही सड एवढं गाडी काय आहेत घरात
अ, ते पण आहे सोड रलॅपटॉप घेतला तर कुठ ला, घ्यायचा
लॅपटॉप घेतला तर तुला मग काय ग्राफिक कार्ड, नॉनग्राफिक कार्ड- गेमिंग लॅपटॉप प्रोफेशनल लॅपटॉप यात पडते.
तरी कंपनी कुठली सजेश आहे
कंपनी माफ आहे तू घेणार कुठलास त्याच्यावर डिपेंड, आहे गेमिंग, मध्ये घें असलस तर तुला आपल्य प्रोफेशनल कंपनी सोडून जस की आपलं लिनो ओमान ए सरमन आसूस हि. चे तुला परवडतात.
हम्म, हम्- हम्- हम् आणि प्रोफेशनल म ए डेल
डेल असे तुला प्रोफेशनल जरा परवडतात
हा, हा, हां डेलचा हा ग महामित्राचा चांगला चालती.
होय, काय
हम्म, एवढं काय माहत नाही मला पूर्ण खरं चांगला. चालतो व्यवस्थित
काय मोस्टली तर तूआट आता फोन घे थडा एक लॅपटॉप हा ऑलरेडी- तुझं काय ते डिग्रीचं, लास्ट इयर आहे ना आता डिग्रीच लास्ट इयर झाले की तू काय घेशीलच लॅपटॉप नवीन- आता फोन जेवढा आता घेतील तेवढे एन्जॉयमेंटला चांगली आहे, स्नॅपला वन इनस्टा ला वन
हम, आणि त काही इन्कम सरल का झालं मग लॅपटॉपला ईजी हे
हा तेच, तेच म्हणाले मी
ठीक आहे कॉलेजच्या आधीच काय तर सेकंड, बाय सेकंड, चालू होत्या जक
हम्म
हम्म
फोन फोन बघ लॅपटॉप हा तो ऑलरेडी
मग आता फोन तर आयच बघायला आहे आता मग आयसला बजेट कराय पाहिजे.
सेव्हन्टीन मध्ये बघ सेव्हन्टीन ज आणि आता त्याचे फीचर्स पण जास्त आहेत आणि बजेट फ्रेंडली पण मिळाला आहे आता फिफ्टीन त काय फफ्टीन आता ज फिफ्टीन ट घेतलाच नाही नंतर तुला स्टोरला अवेलेबल नसतात.
तेसेच अरे मी पण बघून आलो एकदा म्हणजे जाऊन आलो रे मी फोनच्या स्टोअरला, म तिथं गेलेलो त्याने सगळी सांगितलं कलर बीलरची माहिती आस बोलली एकशे अठ्ठावीस दोनशेछप्पन मग, तिने सांगितलं नव्हतं दहा, दहा, हजार वाढतात. छान आहे अ, ते सांगितलं सगळं बघितलं मग आ
अरे मी लई लई लई माहिती घेऊन आली त्या आयफोन बद्दल एवढी घेतल्या की असं वाटते माझ्याड भावाकडे पण आयफोनच आहे सोड त्या पग काय वाटत नाही एवढं,
आणि ती कॅमेराने दाखवला कॅमेरा, क्वालिटी जबरदस् आहे रे
कॅमेरा वाले तर काय टॉप आहे सोडं त्याची काय विषय नाही ते तुला तिथं लॅक ऑफ पडत नाहीस तो कुठं, जर पडलास तर तुला बॅटरी लाच बाकी कुठं नाही.
पडला तर असं बॅटरीला फक्त हे होते
हम्म जरा त्याचा प्रॉब्लेम काय होता हिट पण होते लगेचे
तेच बघूून आलो ग मस्त वाटला खरं फोन
ते काय आहे ज रे ते उगंच ठेवलं नाही त्यांनी
हम्म एक लाखाचं बजेट कराय पाहिज मात आणि आता एटीन काय ते लॉनच होणार
ते सप्टेंबरमध्ये होणार एटीन लॉनच
ते पण झाल्या मग जरा आणि प्राईस कमी येईल मला म ते आयफोन ची
हा मी काय म्हणते मध्ये थांब जरा सप्टेंबर मध्ये बिग बिलियन्स डे येते अमेझॉनला वगैरे किंवा फ्लिपकार्ट ला पण हे नाही वर्षातने एकदा येते जंची ऑफर तेव्हा प्राइस तुझी फिफ्टी पर्सेंट डिक्रीज होत्या
हा हा
आता ते आता मी भावाचा घेतलेला ब तवा काय तर प्राईस त जे त्याच्यावर साठ होती साठ काय पासष्ट काय पासष्ट काय तर मे बी होती त्याच्या वडे आठ सेचाळीस ला आली
हो
होय बेचाळीस म्हणजे सतीच्या त्यामुळे त्हाली फायदा असते.
चांगलं विश्वास वा असते काय ती घ्यावरती आवडणं जर आयफोनला म्हे आयफोनला काही झाले गेले तर नंतर आल्यानंतर
अरे आम्हीच मित्र माझ्या भावाच पण घेतलायच की ऑनलाईनच घेतलाय.
तुमले जर मग काय आयफोनच्या स्टोअर मधून गेला होताल ती
चालते घे अरे तुला एक वर्षांची त्यांची वॉरंटी येते की बॉक्सोबत
असते आहे का हां हां हां मगं कधी येते हो त ते बिग बिले
बिग बिनस
वीले सप्टेंर आणि टिन्पल सप्टेंबरमध्येच लाँच होणार आहे म डबल ही होणार केली
तेच की हा ते मागच्या पण तसं झालतं सेव्हन्टीन लाँच होता.
ह ह म्हणून ते चौसष्ठ वरून डायरेक्ट शेहचाळीस
हा पासष्ट सदुसष्ट होता तेव्हा
हम्म हम हम सप्टेंबरपर्यंत वेट करूनच करायला बघतो.
हा आणि तेव्हा तू प्रो घेतलास नाही तुला एक लाख पण नाही किती पण बसू माहत काय
निीवांद